काय म्हणता बोला, काय करती ग काय नाय बसले.
बाकी पाऊस
पाऊस नाय अजून पडलाय.
हा ना बरंय चल बाकी जेवण वगैरे झालं.
हो झालं ना तुमचं
माझं पण झालं काय भाजी केली?
मी आज कारल केलं होतं तुम्ही?
मी वांग केल होत आज.
हो का काय म्हणता बाकी म
बाकी काही नाही तिकडे मम्मी पप्पांचं काय चाललं?
त्यांचं काही नाय आता पेरणी चालू ये.
हम्म हम्म
काय मं हा मार्केट आहे ना आता
नाशिकला पाठवता का?
हो नाशिक मार्केटला
अच्छा बाकी नाही कोबीच फक्त
हा कोबीचये सध्या टमाटे लावले आता
हम्म हम्म.
तुमचं तुम्ही काही लावलंय का.
आ आम्हाला अजून टमॅटो लावायचे.
हो का कधी लावणारे.
नागपंचमीचा लागवड असतो ना.
हम्म हम्म.
नाग पंचमीला लावू मग आता.
बाकी तुम्ही काही असं काही बिझनेस वगैरे नाही करत का??
नाही नाही. हेच आपलं कार्य ॲप चालू ठेवायचं.
हम हम.
च बिनेस बजनेस नाही का आपला हो.
अच्छा.
बाकी काय म्हणते. बाकी काही नाही हेच आपलं करायचं कार्यावरती थोडंफार
हम्म हम्म. दुपारी आराम नसतो हा ब्लाऊज येता शिवता पण मला असं नाही एवढं प्रोफेशनल नाही आहेत ती
ह मग क्लास करून घ्यायचा ना.
क्लास मी असं चालू चालूच केलेला आहे ना असं प्रोफेशनल नाही केलाय जास्त दिवस. मग असं घरगुती यता बाहेरच्याचे नाही एवढे.
हम करायचं ना मग क्लास पूर्ण अटेंड.
हम्म आता एकदा परत लावावेच लागते असं वाटतय.
हम्म तेवढेच कमाई घर बसल्या काहीतरी उद्योग.
हम्म. करू ना आता कि बा मग केकचं वगैरे केक शिकायचंय बनवायला.
हम्म हम्म.
बाकी काय म्हणता.
बाकी काही नाही बसायचं आपला असं पावसाची वाट पायची मध्यात काहीतरी करायचं.
हम्म पाऊस दोन तीन दिवस पडला नंतर पण उघडून गेला.
हम्म पावसाच काय आज आहे उद्या नाही.
हम्म ह्या वर्षी कमीच दिलेला आहे पाऊस.
हम्म मागच्या दिवशी जास्त पडलाय ना.
हम् मागच्या वर्ष किती मे महिन्यापासून स्टार्ट झाला होता ना.
हम्म. मे महिन्यापासूनच चालू झालं होता अजून काही. जसं चालू झाल तस चालूच झाला.
बाकी दुपारी काही नाश्ता वगैरे नाही करत का तुम्ही
असलं तर करायच नसला तर नाही.
हम्म.
तिथे बघ.
बाकी कुठे पावसाळ्यात काय फिरायला जायचं प्लॅनिंग वगैरे नाहीय का?
नाही नाही बजेट नाही ना तेवढं.
ह पण असं जवळपास बजेटमध्ये बसेल असं
हम्म जवळ पास आहे नाही काही काय म्हणते?
म्हटलं असंच नेचरचा आनंद घ्यायचा पाऊस आहे जवळपास
ठरवू आपण दोघी मग जावू.
हम्म करू मग कुठ तरी प्लॅनिंग
हम
बाकी काय म्हणता हम्म
जायला पाहिजे खरंतर.
पावसाळ्यात छान वाटतं ना बाहेर.
हम्म
झाले का नाही
नाही अजुन. आपोआप एन्ड होऊन जातो तो चार मिनिटं साडेचार मिनिटं झालाय आताशी झालंत नाही.
बाकी तुम्ही ब्लाऊज कोणत्या पद्धतीने कोणत्या कोणत्या प्रकारचे ब्लाउज शिवता?
नाही ना वंटक कटोरी प्रिंगस
हम् आणि ड्रेसेस वगैरे नाही शिवत का?
नाही ना ड्रेस नाही येत.
हा ह आणि स्लिवज सगळ्या प्रकारचे येतात का तुम्हाला स्लीवज
शिवलेलं नाही असं पण मग केलेले आहे दोन एक डिझाईन फक्त
हम्म हम्
करायला पाहिजे पण जस आपले आपले स्वतःचे शिवले काय मग बरोबर
बलून्स स्लीव्ह येते का तुम्हाला?
ती फुगा बाही ना अशी म्हणजे वरून राहते ती.
हा हा.
हि दोन इंच वाढून घेतात. बघितलेली पण अजून शिवलेली नाही.
हा, हा मला ते शिकायचं थोडं वेगळं नाही का काहीतरी.
हम्म हा करून आपण ट्राय आपल्या आपल्या तेच्यावरती
हम्म
हा.
बाकी काय म्हणता मग
काय म्हणती?
बाकी काय म्हणता म्हंटलंय.
बाकी काही मी मजेत चालय मस्त खायचं प्यायचं आराम करायचा.
हम्म तेच ना मी पण मजेत
हम् हम्
माझ्या जाऊबाई आलेल्या आहे इकडं तेच्यामुळ मी पण मजेतच हे सध्या
किती जाऊबाई तुम्ही?
आम्ही तिघी आहे पण मंग ते एक आहे ना त्याच्याशी मा जास्त जम त तेच्यामुळं ते आल्यापासून जरा मी पण मजेतच हे फ्री माइंडेडच
अच्छा जाऊ द्या आसूदे चल असं कोणाविषयी काही बोलेलं का बर हे चालेल चल घरातलं बाळ बाळाची तब्येत बरी आहे का?
हो बाळाची बरी आहे तबेत.
आच्छा रड
आहे ना भरपूर माणसं आहे घरात सांभाळायला.
अच्छा अच्छा आता आज संध्याकाळी काय भाजी करणार? माझा मजेत माझं पण मजेत चालय.
तुमच्या फॅमिलीत कसं हे म्हणजे?
आमच्या फॅमिलीत काय इनमिन आम्ही दोघं तिघ जण असतो.
हो हो का?
हो. फॅमिली आहे भरपूर मोठी फॅमिली आहे तशी मोठी पण सध्या आता तर आम्ही दोघं तिघच असतो.
हुं, हुं.
मग काय दोघांपुरतं करायचं, बनवायचं, खायचं. पोरग गावाला गेलेले हे. हम्म मग दोघा पुरतंच बनवायचं, गरम गरम बनवायचं. गरम गरम खायचं.
हा चांगलं हे.
आसं पाऊस आहे पण असं वाटतं मस्त दुपाच्या टायमिंगला गरम गरम काय तरी करून खाऊ मस्त भजेबीजे.
भजी वगैरे तुम्ही काय ट्राय करता का?
हो म बघ्यायचं ना आसं करायचं उद्योग काय तरी चुकलं तर चुकलं.
हुं, हुं.
करत राहायचं करायला आपणच हम्म करायला आपणच, खायला आपणच, चुकलं त आपल्यालाच कळणार आहे काय चुकलं.
हो बरोबर आहे. मी पण अशे नवीन नवीन रेसिपी बघत असते ट्राय करून. मग काहीतरी नवीन शिकलं काहीतरी नवीन शिकायला मिळत ना.
हुं, हुं काही बॅग जातो.
आह
दोन मिनटं थांब फक्त बाकी तुझी मिस्टर ह ते
माझे मिस्टर गेले जॉब ला
जॉबला गेली का आरे मज्जा आहे म मग घरी एकटीच राहत असेन?
हो मी घरी एकटीच आहे.
हम्म तेच्यामुळ करायचं काहीतरी आपलंच. उद्योग करत राहायचे काहीतरी म्हणजे घरी वेळ पण निघून जातो हम्म.
जसा वेळ मिळेल तसे ब्लाउज शिवत असते मी.
हुं, हुं, आपण करत राहायच आपल्या स्वतःसाठी काहीतरी. म काय रॅपच पण छान आहे हे. आमची मग शेतीच करता.
हो का?
हम. मग शेतीच काही. पावसाळ्यातआर्धारीत राहत शेती पाऊस पडला तर गेली शेती कमी पडला तरी गेली शेती असं असतना. जास्त पाऊस झाला तर मग ओला दुष्काळ कमी पाऊस झाला की कोरडा दुष्काळ.
हा
पाऊसच झाला नाही तर जमीन वा पीक वाळून जातं जास्त पाऊस झाला का पीक वाहुन जात.
त्या ते पीक चांगलं आल्यावर त्याला रेट भेटलं तर ठीक नाही भेटलं तिकडून नाही. पण वायाच जातं ना.
हम्म
आता सध्या कुठे आहे तुम्ही.
नाही असें ना सां आता मी घरात आहे किचन मध्ये.
हो का हम.
बसले किचन मध्ये आता बाळ आहे आमच्याकडे पण छोट बाळ शेजार्यांचं.
हो का?
हम्. मग त्याच्यासोबतच जरा थोड्या वेळ खेळत होती मग आता काय चला म्हटलं आपल्या आपल्या कामाला. करूयात सुरुवात.
हा हा.
हेच घरातलं आवडलं थोडंफार झोपू म्हणत ते पण काय झोप पण हो झोप म्हटलत पण काय झोप येत नाही काही नाही.
हो झोप पण येत नाही सवय रोज झोपायची सवय नसली का एखाद दिवशी नाही येत झोप
हम् तसच होत त्यामुळे सवय पाहिजे झोपायची थोडी दुपारची झोपायचें कस म्हणजे फक्त फक्त आराम करायचा झोपायचं नाही पूर्ण
हम्म.
तर थोडं रिलॅक्स म्हणून
हो.
ण पडयच असं जास्त झोप पण नाही काढयचीि मग त्यानी लठ्ठपणा येतो.
हम्म हम्. आता आम्हाला पण गहु वगैरे नसायचे.
दळण करायचंय का?
हम्म.
ह् माझ्या लक्षातच नव्हतं राहिल बघ मला पण करायचं.
हो किती वाजता, करणार रे तुम्ही.
ह आता करते थोड्या वेळाने थोडंफार पोटात, भरते दुपारचे थोडसे. हात नाश्ता पाणी, करू हम करू नाश्ता आता ना थोडं, दाळखकीचाड टाकलेयत मग बघ.
ठीक आहे ठीक आहे मी पण टाक
खायला असं तिखट तिखट खावं असं वाटतंय, पण काय पण काय खायचं हे समजत नाही तिखट खायला.
हो हो बाकी काय म्हणता.
बाकी काही नाही, मजेत चालय आपलं आता.
तुमच्याकडे काही असं महिलांसाठी काही स्कीम वगैरे आहे का नाही
नाही ना अशा सध्या अजून, तर नाहीय काही. हे काय रॅपमधूनच आपलं-आपलं, चालू द्याचं थोडं थोडं-थोडं-थोडं. टास्क येत राहतात, त्या कम्प्लीट करत राहायच.
हा हा
हो असे तास येतात, ना त्या कमप्लीट करत राहायचे. ते पुढे पहिले टास्क कंप्लीट झाली, का पुढची ते त्र आता पुढे कंटिन्यू करत, राहायची मग
हो हो ठीक आहे.